ओ.
हा बोला ना.
हा जाग्याच आहेत.
हो आता आज झोपाय देत नाही.
का बरं?
काय माहिती आता. काय मी दुपारीच दादा इथ नाहीच हाय.
नाही मला आवाज आल्यासारखा झाला त्यांचा, मधुराताईंशी बोलत होते तेव्हा.
नाही नाही, ते मुंबईला आहेत ना.
अच्छा हा.
हम्म ते परवा तेनीच
अच्छा हा, येणार कधी मग?
आता रविवारी सकाळी येणार आहे.
अच्छा हा. पुण्यालाच आहेत का? अरे हा सॉरी मुंबईला आहेत नाही का.
हम्म, ते त्यांचे लॅपटॉप राहिले ना तिकडे.
अच्छा हा म्हणून गेले असतील.
नाय नवीन, ते घेण्या घेण्यासाठी केलं.
अच्छा बरं हाय.
कसं चालूय पार्लरच्या कोर्स मग?
चालू आहे आणि चांगला चालू आहे. दोनच दिवस झाले आता आज गेली होती ना परत. आज तिकीट भेटली मग. हो आज किज पूर्ण किट भेटले मस्त.
हां काय काय भेटलं मग?
त्यामध्ये वॅक्सिटर भेटलं. ते आता नवीन आहे ना व्हाईटवालं त्याच्यामध्ये आपण याचा फेसचं वॅक्सपण टाकू शकतो‌.
कोणता वॅक्स आहे, अच्छा हा वेगळं आलेलं अच्छा.
ते आता नवीन दोन्ही याला चालते ना. ते फेशियल हेअर साठी एक वॅक्स येते ना पूर्ण हो त्याला स्ट्रिपची गरज नाही. ते असं बॉलस बॉल बॉल वालं, रिका वॅक्स. हा रिका वॅक्स.
हम्म हम्म.
म्हणजे टू इन वन आहे, ते तुम्ही दोन्ही वापरू शकता त्याच्यात. ते वॅक्स हीटर भेट म्हटलं हो तेच तर छान भेटलं मस्त त्याच्यात.
हो असं गवर्मेंट करून आहे ना वाटतं.
हो गव्हर्मेंट कडून हाय.
हो बरं हाय.
हम्म त्याच्यामध्ये मग सगळं भेटलं त्याच्यात. स्पॅच्युला भेटला त्याच्या वेगळ्या स्ट्रिप भेटल्या.
अरे वाह.
आणि एक एप्रोन भेटलं हेअरकट साठी. सिझर सिझर भेटली, स्प्रे भेटला.
अच्छा हा.
अजून थ्रेडिंगचा धागा, म्हणजे ज्या बेसिक गोष् ते राहतात त्या सर्व भेटल्या त्याच्यात.
सगळ्या भेटल्या मग अशा तुम्ही ते त्यांना विचारायचं की मी मग मी ॲडव्हान्स काय केलं समजा क्लास, तर ॲडव्हान्स क्लासचे पण असे प्रोडक्ट्स भेटतील का?
आहे म्हणते, आहे म्हणते आता हा झाला ना हे ऍडव्हान्सचा क्लास आहे म्हणते त्याच्यामध्ये मग तुम्हाला प्रोफेशनली मेकअप शिकवणार आहे बेसिक मेकअप कसा राहते अजून आता पार्लर मध्ये जे जास्त राहतील सामान
ह
ते सर्व भेटणारे म्हणते त्याच्यामध्ये जर तुम्ही करणार असेल म्हणे तर करा म्हणे मग पण तो तीन महिन्याचा आहे
मग चालतय की आपल्या घरात हा घरात का घरात बसायपेक्षा म्हणून ते केलेलं पुरतं ना म्हणजे अ
चालू झाला तर सांगा म्हटलं क्लास मला हम्म अरे ती पण लावणार आहे म्हल अ त्याची असेल थोडी जास्त कारण की त्याच्यात पण किट भेटणार आहे म्हणेल न मग
बरोबर आहे हो आणि त्याच्यातली म्हणजे अशी लोकल किट देऊन फायदा नाही
नाही आणि हे पण छान दिली हे पण लोकल नाही अजिबात म्हणजे जितके प्रॉडक्ट दिले ना तेवढे सगळे चांगले आहेत त्याच्यामध्ये ओ थ्रीच फेशियल किट दिलं
अरे वा छान आहेत
हो ना ओ थ्री जास्त
ओ थ्री च्या चांगलं आहे हो महाग असत सगळ्यात
सगळ्यात महाग आहेत ते फेशियल किटच मग ते सहाशे का सातशे ची आहे त्याच्यावर ओरिजिनल प्राइस बघितली ना मी
ह, ह, हम्
मस्त आहे त्याच्यामध्ये मला तर आवडला असं वाटलं बसतयकडे आपल्या ह्याच्यात कुठले बोलतं पैसे सगळे
भेटले पर हो मग काय तर
हो ना आणि अशा चांगल्या हेअर सटाईल मी तीन भरले पूर्ण
हा
तर ती म्हणे कि तुमची अडीच हजाराची किटच येईल म्हज पूर्ण मला असं वाटलंकडे हे असंच मणत की वस्तू देऊन, देऊन काय देणार आहे हेच दिलं फेशियल किट वगैरे
हम्म, हम्, हम् पण जास्त आला त्याच्यात हो जास क्रीम पण आला ना वाटत
नाही क्रिमपण नाही आलो एक स्ट्रेटनर आल.
हो
आणि ते पण म्हणजे असं याच्यावर आहे सेटिंग वर आहे कि तुम्हाला किती पाहिजे टेम्परेचर
अच्छा हा
म्हणजे एकशे साठ एकशे ऐंशी दोनशे, दोनशे चाळीस जसं आपल्याला पाहिजे तसं
बरं हा ते पूजा मामीचं मी स्टेटस पाहिलं होतं पण ते हो स्टोरी अ स्टेटस पण ठेवलं होतं आणि हे केलं होतं काय म्हणतात त्याला इन्स्टा वर पण टाकलं ना त्यांनी
हो का
हा मी तेच त्यांच्या हच्यात पाहिलं म्हण बरंच सामान भेटलं बरं यांना आला नाही का बायकॉल का बर विचार ना कोणालास तर काय करताय तुम्ही
हम्म हम्म
काय म्हणतात तुम्ही पागल झाला म्हणता त्यांना म्हणजे काय तर हा त्यांचा कॉलच लागत नाही कोणाला
हो का, ते आता नेटवर्क प्रॉब्लेम असतील ना.
हा.
पाण्यामुळे चालू आहे सध्या.
तुमचाही बहुतेक डायरेक सेंड होईल कारण की अ साक्षी ताई हाय ना त्यांचा पण डायरेक सेंड होऊन गेले सगळे कॉल पंचवीस राहिले होते पंचवीस झाले होते पाच राहिले होते. त्यांचे डायरेक्ट सेंड झाले, दुसरा टास्क आला त्यांना. त्यांना दुसरा टास्क आला ना वाटतं.
हाय पण
हो. त्या बोलत होत्या ना माझ्यासोबत मला म्हणे सगळे सेंड झाले म्हणे माझे सगळे टास्क. झाले म्हणे ऍटोमॅटिक.
हा, हा हा, हेच हेच नका बोलू.
काय झालं?
अरे ह्या विषय नका बोदू.
अच्छा अच्छा.
हा हा तेच म्हंटलं नेटवर्क प्रॉब्लेम असेल. त्याचा न बोललेलाच बरं यायुषयात.
हो बरोबर आहे.
हम्म हे आता नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लागत नसतील कॉल.
हो बहुतेक.
हम्म हे पाणी वगैरे चालू आहे ना सध्या तर नेटवर्क खूप कमी जास्त आहे दिना मामीचा आला होता मला फोन आता सकाळी तिकडे पाणी चालू होता म्हणे. त्यामुळ तो आवाज असा कमी जास्त कमी जास्त चालू होता फोन वरती.
अ हो ते मंग ते कधी कधी होतं ना तसं. आम्हाला इकडे तर पाऊस येतच नाहीये लवकर म्हणजे येतोय पण घुरघुर घुरघुर हा.
हम्म इकडेही तसच चालू आहे, इकडे असं. इकडे असं आभाळ आहे. ते दाटून पूर्ण असं वाटते की आज खूपच पाणी येईल. पण थोड्या वेळाने ते पूर्ण चाललं जातंय, फक्त वारं सुटते काहीतरी. आणि चाललं जाते बाकी साईड ला तर किती पाणी येते बापरे.
हो.
पूर्ण हसायट ते पण याच्यात पाण्यात बुरी टाकतय.
हो तिकडे अ मुंबई पुणे, नाशिक इकडे खूप पाऊस होतोय कारण की
कुडला पण की ते पाणी आलं आता.
हो आळंदीला, पंढरपूरला पण खूप आलं.
हो ना इंद्रायणी नदीला तर पूर आला बाई एवढा मोठा.
हो.
ते मंदिर पाहूनदा असं वाटत आहे बापरे त्याच खाली किती सारे हे असतील.
खूप हे असते हो बरोबर आहे ना.
ना अर्धा पाण्या खाली गेलं.
बाप रे बाप म आता तर हे हो आखाडी आता कसच होईल.
काय माहितीय आता हळूहळू कमी होत आहे काय म्हणते आता समजेल. आता तेव्हा आता जास्त पाणी राहते उलट.
हम्म, कारण की आता तो आ आषाढी एकादशी आहे ना तिकडे खूप भयानक गर्दी असते.
हाव ना वारकरी जातात ना.
वारकरी खूप जातात म्हणजे सगळे तिकडेच जातात ना वारकरी. तेच तर मेन आहे ना हो. हम्म तेच तर मेन आहे आणि
आणि आषाढीच्या तेवढ्यात निंगतातच ना ते. त्यांची वारी तेव्हा चालू होती आता काय माहित. ते आता देवाच्या हेच्यावर आहे ते कमी होऊन जाईल तेव्हा.
हो मग काय तिथे होतं बरोबर कमी कारण की देव करतो बरोबर.
हा आता आता काय माहिती कसं काय पाणी एवढं वाढलं तिथे.
हम्म.
पहिल्यांदा आला म्हण ते पूर एवढा. त्या दिवशी दादांनी न्यूज लावली होती ना घरी पप्पा सांगत होते मला पहिल्यांदा आले म्हण एवढं पूर अजून नाही आला म्हण जसं ते केदारनाथला कशा झाला होता?
तसा ढगफुट्टी झालते पण तिकडे ढकफुटी झालती हो.
हा पण त्यांनी ते पाण्याखालीच गेलं. तटं मंदिर बऱ्यापैकी हम्म. पण तिथं ते दगड आडवा आला म्हणून.
हो बरोबर आहे हम्म.
आता होईल याचा पण काही आषाढी एकादशी पर्यंत.
होईल होईल का बर नाही होणार कुठे जाणार मंग फिरायला तुम्ही.
आता पाऊल चालू आहे आमचा विचारात आहे पाण्याच्या ज्याला असं वाटत ते जाव कुठेतरी फिरायला.
हा मस्त वाटते जरा असं रोमॅंटिक वातावरण आहे.
हम्म हो ते पण आहे जाऊ आता, कुठेतरी तुम्ही कुठे जाणार आहे?
आम्ही पाहूत आता गोव्याला चालू आहे प्लॅन. पण आता सांगता नाही येता गोवा, कोल्हापूर तिकडे अ हा तेच ना
हम्म तिकडे छान वा
पिहुला घेऊन जावं लागेल ह्यावेळेस आता कारण की आम चालूत पिऊला नाही घेऊन जायचं पण मग. ती राहतच नाही ना आमच्याशिवाय म आमच दोन-तीन वर्ष झाली मंग तसच चालू आहे की नाही का जाऊ. जायच नाही जायच जायच नाही जायचं नाय आम्ही गेलो नाही गेलच नाही ना आम्ही कुठेच नाही गेलो म्हणजे फक् त जवळ-जवळ आता मी नगरला राहते त्याच्यामुळे नगरला जायचे मग तिकडचं थोडं फर काहीतरी फिरून यायच असं चालू आहे तर लांब कुठे गेलोस नी असं हाव.
दोघं जणे मिळून.
दोघं जणं हा मंग ते आता पाहुत.
हा असं चांगला वाटतं जर असं फिरायला गेलं की.
हम्म जरासा छान वाटतं. मग आता म्हणलं, जाऊदे म्हणलं राहिली नाही राहिली. जाऊ दे म्हणल काही हे नाही ठेवायचे नाही म्हणलं आईन कडे जाऊ दे म्हणलं घेऊनच जाऊ म्हणलं हिला, राहणार नाही म्हणलं ही काय. की कारण की ह्यावेळेस राहिली नाही तर मग डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला सुट्टया भेटतात मग काय डायरेक्ट चर्च जायचं का म्हणलं त्यांना.
हाव ना.
पुढच्या वर्ष दुसरं राहिलं, तर मग तेव्हा पण नाही.
ह हो दुसऱ्याचा करत आहे का आपल्या
नाही बाबा आमचं तर एकावरच मन भरलं. बास
बापरे. ते बनतात ना एकाला दोघं पाहिजे वा वा आजकालचे मुलं डेंजर आहेत बाबा.
हो अहो म्हणजे तुम्हीसुद्धा तुमचा आता आमच्यापेक्षा थोडंफार तरी ऍडव्हान्स अस कारण की जनरेशन जशी-जशी पुढे जाते हा तस तस ऍडव्हान्सनेस येतो लेकरांमध्ये. असो मग म आता तुमचा तर खूप डेंजर होणार आहे. हम्म मग. स्वप्ना मावशी तर म्हणतेच बाप रे बाप, कोणाचेच नसतील अशी लेकरं असे म्हणतील ते. आईच तेसच म्हणतात, म्हणे बापळे ही इतकी डेंजर आहे म्हणे की कोणाच नसेल म्हणे तू काय केलं होतं म्हणजे नेमकं?
तेच तर
नेसना कुठून आणली म्हणे हिला तुम्ही, असं तसं हे ते अस बोलतात आई. हो कधी कधी खूप त्रास देते खूप म्हणजे आज तर हाय ना पूर्ण पावडरचा डब्बा खाली केलाय तिने. तोंडाला फासली, हो.
तिच्या याच्यात.
तोंडाला फासली सगळी पूर्ण पूर्ण पावडर. खूप डेंजरपणा करतंय, खूप डेंजरपणा. हम्म. ती झोपल्यावरच शांतता येईल. कशी असते खूप डेंजरया होती आणि नुसतं क्वेश्चन्स विचारत राहते. हे काय, ते काय असं कसं हाय? हे का बर केेलं आणि कशाला हसते तू? आपण थोडस जरी हसलं काय झालं, कशाला हसते? काय झालं कशाला हसते? अशी बोलते ती.
आं हा पण प्रश्न खूप पडतात पण, आपल्या वेळे तसं आपल्याला काहीच नव्हते पडत. आपण ते शांत बसले राहायच वा.
काय झालं तुला मम्मा मम्मा काय झालं आणि अशी तिला उत्तर नाही ना दिलं तर ती अशी गालावर गालावर मारते, काय झालं सांग मला. सांग ना काय झालं म्हणते. खूप डेंजर आहे ती.
तुम्ही येत नाही का इकडे परभणीला?
अ हो बघेल ना आता.
हो या ना मग, आपली भेटपण होते.
हो बघते ना आता, कस येत आहे आता. कारण की की हम्म. जे पण असतात ना म ह्यांचा प्रॉब्लेम येतो ना मग जेवायचा, खावायचा.
हो गड्या ते पण हाय.
हा त्याच्यामुळे मग पाहिलात
सुट्ट्या भेटल्या त्यांना?
नाही. हम्म हम्म हम्म, नाही अजून सुट्ट्या नाहीयेत. अजून एक महिना नाहीये सुट्ट्या, होय. हो हो नाही. ठेवू मी? हो. हं आता एक दीड महिन्याच राहतील, म्हणजे सांगता नाही येत. कॉल आला की जावंपण लागतं.
हाव का मग इथेच आहे त्यांचा औरंगाबादलाच आहे का जॉब?
काय? हो. जॉब औरंगाबादलाच आहे ना सध्या म्हणून
अच्छा ते तरी बरं आहे तुमच्या तिथला तिथे आहे तो.
हा. नाही म्हणजे इथे आहे म्हणून, आम्ही इथे आलो ना. आम्ही रिसोडला होतो.
हम्म हम्म. इथे घर आहे का मग रेस्टोरट आहे पहिले?
हो घर आहे ना स्वतःच घर आहे ना तिकडे मोठं घर आहे. फक्त बांधलेलं नाहीये जागा खूप मोठ ती ए पण बांधलेलं नाहीय म्हणजे जुनं बांधकाम आहे. हम्म एक जागा होत्या आधीपासून, पण एक जागा आता हे झाली आता घेतली होती हम्म. लग्न व्हायच्या आधी लग्न व्हायच्या आधी. एकच वर्ष आधी घेतली ती जागा हो.
म्हणजे तुमचं लग्न झालं तेव्हा रिसॉर्ट होते का तुम्ही?
हो लग्न झाल्यावर रिसॉर्टला होतो एक दीड महिना.
हम्म हम्म.
हा मंग नंतर मी माहेरी गेले आणि मग माहेरी गेले ते मग राहिलच मला पियूस राहिली
हो का?
हा
तुझं बरं आहे पटकन राहून गेलं.
हम्म मी अप डाऊन करायचे नव्ह नगर वरून औरंगाबाद.
अरे का कपडे प्रेग्नसी मध्ये
नाही प्रेग्नेन्सीच्या आधी मी नगरला होते ना म्हणजे हे सूप ती संपली तर मग हे आले इकडे. मला नगरला सोडलं मी नगरवरून डाऊन करायचे ना इथ इथून औरंगाबादून तिकडे तिकून नगरला मग
अच्छा
हा मग त्याच्यातच राहिल जरास.
हम्म हम्म हम्म.
हम्म.
हम्म ते ब लावून पटकन लावून गेलं बरं झालं ते तरी
हा माझी मम्मी ही त तिथ तर मी घरी लते तेव्हा पिरियड आले होते, म्ह आता कस काय राहिल म्हणे
अहं.
एक तर मला मम्मीला सांगायची भीती वाटत होती. कसं सांगू बाईला कसं सांगू आप म्हणजे भीती वाटते ना असं कधी आपण पिली बोललेलो नाही कधी.
हा हा हा.
मग भीती वाटते ना जरा शीख.
हो ना भीती वाटतेच, समजत नाही ना एकदम एक तर.
नाही कॉल कट नाही झाला पंधरा मिनिटं झाले.
तेच तर दहा कॉल असच राहते, कट करून नका तुम्ही.
होत होईल होईल कठ जाऊ दे माझे तेवढे सेकंद भरून ऐकतील कारण की माझे भरपूर कॉल्स आहेत ना. तेरा मिनिट म्हणजे ते तीन तर तीनशे सेकंदावर असे असे महिम ताईचे तर तसेच झाले सगळे कट माझे आणि काही काही हा ते अ ती तीनशे तीनशे सेकंदावर.
अच्छा अच्छा.
हा आणि अ काय? अ बाकीचे तर म्हणजे पाच सहा कॉल तर माझे असे झिरोवरच चालले गेले सबमिट झालं, ह हो.
हम्म.
नव.
कालच्या नो बोला. हो. काही नाही तुम्ही सांगा काही आता?
काय नाही तुम्ही सांगा आता.
बाकी काय ने.
काय म्हणता, विनू मामा काय म्हणतात?
नाही आहे की चांगली त्यांची तब्येत आता.
हा हा, चांगली आहे ना हा हा हा.
चांगली आहे त्यांची तब्येत.
हो तेच ना म्हणजे त्या दिवशी काय झाल माहितीय का आम्ही म्हणजे मम्मी खाल्ली होत्या.
हा.
हा दादांचा कॉल आला. दादा दरवेेळेस कॉल करत असतात ना. तर मग पिहुला पायासाठी करत असतात म्हणलं मग मी उचल का नाही केला, की मी कामात होते.
हम्म हम्म हम्म.
हा तर मग अमृता मावशींचा आला अमृता मावशींचा उचल तर अमृता मावशी बोलले आई कुठे म्हणे विनदादाला असं असं झालं हे ते.
हम्म हम्म हम्म.
हम्म, मग सगळेच घाबरून गेलो होतो आम्ही.
हो ना एकदम, अरे आम्हीच घाबरून गेलो होतो जेव्हा
हो ना हो ना हो ना, तुम्ही घरीच हो त्यात तुम्हाला एक तर हॉस्पिटल मधले जाता आलं नाही आणि ते टेन्शन टेन्शन घरा आणि जे माणूस घरात असल, त्यांना खूप जास्त टेन्शन असतं.
अरे बस माझ्या हातून पोलपाट परणा भटकन झाली.
हअ. हो.
हो ना एक तर सगळेजण चालू नाहीय ना. कसं आहे आले का लागला का फोन, लागला का फोन? आणि यांनी एक तर फोन नेला नव्हता सोबत तिथे फक्त एक मम्मीचाच फोन होता.
हो
यांचा फोन घरी आणि यांच्या फोनवर इतके फोन चालू झाले, की म्हणजे कशी आहे तब्येत? अंधार आहे का मी म्हंटलं त्यांचा फोन घरी आहे इतके फोन चाला आणि त्यातला तर लाईन पण गेली.
ह.
आणि तेव्हा ना मग मला सूचच नव्हता लागलं काही. म्हणलं जाऊ द्या आता आपण करून टाकावा स्वंयपाक वगैरे? त्यांनी फोन केला मला कि आता सगळं नॉर्मल आहे म्हणे. सुचत नाही अशाच्या बाजूबा त्या वरच्या काकू आल्या त्या म्हणजे तू. तू थांबणे मी करतो म्हणजे मला नाही नाही म्हटलं मी करते म्हटलं. तुम्ही फक्त थांबा म्हटलं इथ. त्या मणे थांबते म्हणे मी कश इथ एकटं एकट राहते ना घरात मग. कोणीच नव्हत. मग विचार येतात मनात बाई कसं झालं, काय झालं असेल?
चालू असेल, काय चालू असेल? आपल्याला टेन्शन जास्त तर येत मग. तेच ना घरात जे असतात ना त्, यांना खूप जास्त टेन्शन हाय काय झाल काय झाल? काय झालं असं हम्म.
पण नंतर मग फोन करून सांगितल की सगळं नॉर्मल आहे आता उठले पण म्हणल. ते मग मग थोडं ज चांगलं वाटत. मग मी पटापटा स्वंयपाक करून घेतला माझा स्वयंपा पग झाला म्हणा आम्ही बसून राहिलो सगळं मग मला मम्मीने दहा वाजता फोन केलता. म्हणे आता झालं म्हणे सर्वच बेसन करून टाक मी म्हटलं मी केलं म्हटलं बेसन. बेसनपोळी खिचडी दोन्ही लावला मंग का? ठीक आहे म्हणे चालते तो म्हणे आम्ही थोड्या मग झालं मग सगळं नॉर्मल झालं.
हा तेच ना टेन्शन टेन्शन येतो.
हो येतेच ना एक तर पहिल्यांदाच बघितलं ना मी पण हे.
हम्म पहिल्यांदाच बघितलं हो. आपल्याला म्हणजे कधी-कधी असं होतं की नाही का तशी सिच्युएशन कधी आलेलीच नसते.
नाही
अशी सिच्युएशन येऊन लागते कधी-कधी.
हो ना म्हणजे आता माझ्या इकडे ते बघितलंच नव्हतं मी कोणाला म्हणजे माझ्यासमोर तालीच नाही ना आमच्या इकडे नाहीये. पहिल्यांदाच बघितलं त्याचा एकदम घाबरून जातो माणूस.
तिकडे एकदा आम्ही पण आलो होतो ना नंदिनी तईंना आली होती फिट तशी, खूप डेंजर आलती. नंदनी ताईंना.
म्हणजे कोणत्या या यांच्या कुठे?
हो.
वेई वई त्यांना आले त
हो त्यांना येत असते ना वाटतं.
बाई बाई हो का.
हा म्हणजे त्यावेेळेस आलते मला नाही माहिती एवढं काही पण त्यावेेळेस आली ते वाटतं त्यांचं काहीतरी झालतं वाटतं बांधणा वगैरे तर मंग तेव्हा आलती. तेव्हा पण खूप डेंजर झालं होतं म्हणजे ते लगेच ठीक होतात. पण त्यांना म्हणजे असं घाबरल्यासारखं होतं खूप.
हा हा हा.
हम्म.
होय त्यामध्ये होतीच यापुढले झाकून.
हो त्यांना होत
पण त्या हच्यामध्ये मग असं ज्या माणसाला सुचते ना तो माणूस पाहिजे तिथे.
हा तेच ना म्हणजे असं एखाद्याला नाही सुचत हा. म्हणजे तसंच झालता ना म्हणजे त्यांचे वडील वारले होते ना आमच्या घरी वारले त्यांचे वडील.
हो का?
हा त्यांच्या वडील आमच्या घरी वाले ना मग कोणाला काही सुचत नव्हतं सगळे हँग म्हणजे हे कसं काय गेले म्हणजे काल नीट होते आणि आज असं क्चा कसं काय अचानक झालं. म्हणजे चहा पिता-पिता गेले ना ते. हा चहा पीला कप साईडला ठेवला आन गेले.
हा हा.
हा तिथं तसं झालं तर मंग ते खूप डेंजर झालत ते. आणि त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर लगेच मग त्यांचं तेरवा झालं वाटतं आणि मंग मी म्हणजे आमचा पहायचा कार्यक्रम झाला.
अच्छा
हम्म हा. कोणाचे प्रोफाईल टास्क पूर्ण झालाय हा हा आपला तसच राहिलाय ना. हम्म बाकी काय म्हणता ते अजून?
बाकी अजून काही नाही आता.
हम्म काय केलत स्वयंपाक?
आज आम्ही हे केलं होतं कटली, कटली आणि फळ
हम्म ती कतली कशी करतात हो?
कतली मी पण नाही बघितली, बर हातानं मम्मीने केली. भोपळा आहे टा आपण केली वाटते, आंबट आंबट बेसन म्हणतात त्याला.
आंबड, हो आंबडवेेसन आई पण करत असतात. हम्म
मी पण बघितली नाही, मी इकडे होती ना.
हा.
मला क्लासला जायचं होत सकाळी, तर त्यांनी मग नंतर केली ती. मी म्हंटल होतं त्यांना, मला सांगा मग. आता नेक्स्ट टाइम गेली की मी बघेल मग सांगेन तुम्हाला रेसिपी.
हम्म.
छान झालेेण मस्त आंबाट आंबाट त्याच्यासोबत.
त्या छान करतात, ते कतली छान लागते तिकडची. मी पण महालक्ष् लक्ष्मींना तेच कररतात ना महालक्ष्मींना खात असते मी
हम्म.
छान लागतंय. म्हणजे मी पाहि लंयदा ऐकलंय हे कतली अ आंबिल.
हो.
अंबिल पण लय आवडती होती मला. हा मी प्रेग्नेंट होते हा तेव्हा मी गेले होते ना तेव्हा त्यांनी करून दिली होती मला खायची इच्छा झाली ती खूप तर.
हो का. प्रेग्नेन्सी मध्ये होतेच खाण्याच्या इच्छा. तुम्हाला असं काय खावं वाटत होतं गोड? तिखट
मला काहीच खाऊ वाटत नव्हतं मी काही खाल्लं की नाही मी डायरेक्ट उलटी करायचे.
अरे बापरे. हे सगळे हे
मी कंप्लिटली कंप्लीट तुम्हाला सांगू का? मी सात महिने उलट्याच केल्या.
बापरे.
मी काहीच खाल्ल नाही, सात महिने काहीच नाही. कंप्लीट म्हणजे मला एक घास खाल्ला की उलटी यायच एक घास खाल्ला की उलटी याय मी काय वरण पोळी फक्त वरण साधं वरण असतं ना आपलं वरण आणि तू बस तेवढं वरण आणि पोळी आणि. मॅगी मसाल्याचा तर इतका डेंजर वास बापरे बापरे बापरे. मॅगी मसाल्याने त उलटीच यायची मळकीच धरायची मला मॅगी मसाला टाकला की मला तरी व्हायचे ते भाजी खाईल देखील.
मग तुम्ही काही खाल्लं नाही का, भाजी वगैरे दुसऱ्या कोणत्या?
नाही भाजी नाही काही नाही ऍप्पल खाल्लं ऍप्पलची उल उलटी मला व्हायची लगेच सगळं म्हणजे सगळं बाहेर पडायचं, अ सात. महिन्यानंतर खायला लागले सात महिनंतर खायला लागले तर मग दातचा प्रॉब्लेम झाला दात पण तोंड पूर्ण सुजलं होत माझं, अर्ध. अर्ध तोंड पूर्ण सुजल होतं, दात पूर्ण दुखायचा. दातमध्ये पस झाला होता.
हम्म.
तो प्रॉब्लेम त्याच्यामूळं जेवण नाही गेल. सात आणि आठव्या महिन्यात आठ त्यो महिना पूर्ण त्याच्यातच गेला त्या दुखण्या दुखण्यात आणि मग नवव्या महिन्यात तर डिलिव्हरीच झाली.
माझे माझे दिवस चांगलेच गेलेच नाही ते दिवसच चांगले नव्हते माझे प्रेग्न्सीचे.
पोफे राहतात म्हण ते उलटीच ऐकलेलं आहे मी. तो उलटे होतात म्हणून.
मला मला सहनच होत नव्हतं, काही सहन होत नव्हतं मला.
हम्म.
हम्म. ऐकु आला ना तुम्हाला? काय म्हणता बाकी?
बाकी काही नाही. काय सांगू आता?
तो का नाही
हा नाही हो मी सांगले काय तुम्हाला हा चालू राहते.
कस काय ओ?
अरे कधी कधी होतं तसं.
जाऊ द्या बोलून घ्या, कारण की मग मला माझे सेकंद पूर्ण होतील ना सगळे.
आता झोपा लागेल, पण मला उद्या क्लास आहे माझा.
किती वाजता हाय क्लास? थांब पंचवीस सेकंद होऊ द्या. पंचवीस मिनिटं मग कट करा. दोनच मिनटं राहिले. दोन मिनटं राहिलंय.
चालूच जर ठेवला, तर ते एक तास चालते कॉल.
हा आरे बापरे हा. हा राहू दे चालू. नाही बोललं तर नाही बोललं तर नाही बोललं त्यांना म्हणजे त सेकंद झाले ना.
हा चालतंय ना तसं पण काही नसनं उद्या क्लास आहे ना. तर पण तेच कसं सकाळी सकाळी हे होते सगळा हम्म एक वाजता राहते म्हणा तसा.
कसा?
क्लास एक वाजता राहते ना.
हा.
तर मग हे बाकीच सगळं आवराय लागते ना आपल्याला.
बरोबर आहे हो.
हा दोघीजणी करतो म्हणा आम्ही तशा मम्मी आणि मी. पण तरी टाइम होतयच तेवढा बारा एक.
बारा एक वाज त्यातच हो.
हो कामा कामामध्ये होऊनच जातंय.
हो.
हम्म.
काय म्हणत्या त्या? हो आमचा पंचवीस मिनटं चालतोय. पंचवीस मिनिटं होतोय आमचा आता. कॉल म्हणलं
हम्म.
हो पंचवीस मिनिटं होता ते.
हम्म.
हम्म. कशाला काही नाही ना पहा ना करून आता. होत असेल ना तीच लावत म्हणते ना. तीच लावतात का? लावू द्या लावू द्या. अं बाकी काय म्हणता?
हं बाकी आता, पाहू आता.
तुमचं झाला होता का? किती वेळ चालला तुमचा असा, असं झालतं का कधी?
बोलून सांगेन ना मी तुम्हाला फोनकरून.
अच्छा ठीक आहे ठीक आहे. हा चालतंय. बाकी की चालेल मग ठेवा झोपा तुम्ही आता.
चालतंय तुम्ही करा कट तिकडून.
बरं ठीक आहे मी कर थांब अजून एक मिनिट हा.
हा. हो हो चालतंय.